काय कराल्यास
काय नाही आवलाता अजून चहा कॉफी घ्यायचय मग जरासं तुझा फोन आला बसले काय मग कॉलेज पेपर कसे गेले
चाल्यात बघ चांगल करालोय अभ्यास आता कॉलेज आता उद्या सुट्टी आहे परवा पेपर आहे एकच पेपर राहिलाय शेवट चा
कधीपासून परीक्षा चालू झालेली
परीक्षा झाली आता पंधरा दिवस झाली चालू परवा शेवट पेपर आहे
हो म कसे पेपर होत ते एकेक होते का?
होय. रोज एकेक होत ते आणि मध्ये एक एक, दोन दोन दिवस सुट्टया होत्या.
म सगळे पेपर चांगले गेले.
होय चांगले गेले सगळे आणि काय?
की मित्रांना कसे गेले पेपर?
मित्रांना गेले चांगले. मित्राचा पेपर देऊन गेलेत गावाला अर्धे. आता अगदी उद्या जाते. परवा.
होय. म आता सुट्टया किती दिवस?
सुट्ट्या महिनाभर असतील. अन रिझल्ट लागणार. मग ऍडमिशन प्रोसेस आली मग सावकाश
प्रोसेस किती दिवसांची असते?
ते काय आता कॉलेज बोलवणार. आम्हाला आणि मग सांगत्यात की असं अस रिझल्ट लागणार. म तुमची फी वगैरे काय? काय आणि मग ते सांगत्यात. किती दिवस लागणार.
हम्म हम्म बरं बर. मग दुपारी जेवलास काय वेज?
तू?
होय. जेवले दुपारी. काय काय खाल्लंस तू
अ जेवलो चपाती, भाजी आम मस् भाजी होती. भात होता. तू काय जेवलीस?
मी शेवग्याची भाजी, चपाती. भात, आमटी. शेवगा आता ह्या दिवसात शेवगा खायचा त्यामुळं शेवग्या भाजी केली येऊन
हा हा
कारण का आपल्याला रोगप्रतिकार शक्ती चांगली लागते आता पाऊस असतोय या दिवसात तर या वर्षी पावसाचा काय पत्ताच नाही आहे. मागच्या वर्षी किती. पाऊस होता पाऊसच नाही आहे या वर्षी
हो या वर्षी पाऊस कमी आहे तर
कडक ऊन पडले आमच्या
होय
तुला जाणवते की नाही ऊन कॉलेजला
जाणवतंय की त्या मुळेच तर आता बाहेर कमी पडतो उन्हाच उगाच टॅनिंग होते
हो टोपी वापरतोस.
होय टोपी टोपी मास्क.
हम्म मग उन्हाच येतोच कॉलेज वरून का ऊन खाली झाल्यावर
नाही उन्हाच जरा ग रगरल्यासारखे होते म्हणल्यावर येतच नाही निवांत ऊन खाली झाल्यावरच येतोय
ह चंदा काई कायसयल
वेळ झाला फिरून यायचं इकडे तिकडे मित्रांबरोबर
हम्म
हम् तू कोलं जाना का फरा
माझं बघूया बाबा अजून काय ठरलेलं नाही हम् सुट्ट फिरायचे म काय प्लॅन तयार आहेत
होय जला बघायचं पोराने ठरवलं प्लनस तिकडे फिरून यायच
आंबे खाऊन झाले का नाही
सीजन खाल्ला ग शेवट
काय राघू आंबे आल
होय आता मोठे आंबे हे घे
हम्म काय भरपूर आंब्यांचा सीझन पण चांगला गेला
हो य अंगला आम् हो त ग आम
हम् हो हप्पूस तोतापुरी किशोर हम्म त्यानंतर सुुट्टी
होय चो टिकून देखाल्ली
् बाकी आणि काय
काय नाही आता जरा हे करून
बरं अभ्यास हो किती तास अभ्यास करतात
एक दोन तास दिवसात ना...
हम् दोन तास दोन तास बास होतय अभ्यासाला...
बस कि रोजगार लागतोय फक्त..
हम्म...
मग एकसारख रोज दोन दोन तास केला चालतोय
तुमच पेपर काय म्हणजे सगळे असे लिहिण्याचेच असतात का?
तोंडी परीक्षा पण असत ऑनलाईन पण असत. तर
ऑनलाईन पण असतं.
हम...
हम्म...
ते कसं ते प्रत्येक विषया... वेगवेगळे असत. थोड्या विषांची वेगळे... लिहायचे असते थोड्यांची तोंडी परीक्षा असते थोडी प्रॅक्टिकल असते. असं मग त्याच मध्ये आ दस.. स्पोर्ट डे झाला मग त्यात खेळू... स्पोर्ट डे मध्ये फुटबॉल ला वगैरे भाग घेतलेला.. हो...
हम्म मग फुटबॉल मध्ये काय? हो.. म फुटबॉलमध्ये काही छान... यंगाल लागत...
हो जिंकलू की दोन तीन मॅचेस...
जिंकलाताय होय...
होय.
मग आदर कॉलेज बरोबर नसतात का तुमच्या...
पहिला आमच्या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं आमच्या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं प्रत्येक वर्गाच्या... मॅचेस बरोबर... आणि नंतर न म.... इंटर कॉलेज साठी सिलेक्शन केलं... त्यात सिलेक्शन झालं... चांगली खेळणाऱ्यांचं आमचं... आणि मग खेळू इंटर कॉलेज... सगळ्या बाकीच्या कॉलेज बरोबर खेळलो.
हम्म मग कोणी तर बाहेर होत काय? मॅचेस
अ होय बाहेर होत्या. म तिकड आम्ही गेलेलो सग गेे मिळून आणि मग आलो खेळून जिंकून आलो.
तुझ्या वर्गातले किती मुलं होते?
माझ वर्गातले मी आणि अनेक मित्र ह दोघच हुतो बाकी सगळे सीनियर. जे आमच्या इथली चांगली खेळायचीत, त्यामुळं सिनियर मागितलंय ना.
होय म अस सीनियर ज्युनियर मिक्स अस
होय मिक्स असतय कोण चांगल खेळतय त्यांना घेत हम्म प्रत्येक वर्षातली सिलेक्ट करतात, म्हजे कॉलेजची स्पोर्ट्स फॅकल्टी तेन सिलेक्ट करतात.
काय आणि काय म्हणतोस?
आता काय अ आता काही सोन अजून वेळ हाय सगळे त्यामुंळ सगळे भरपूर आहे आपल्याकडे, फिरायला हम्म स्प खेळायला हेच की
अवघड सुट्टी हाय जरा फिरून यायचं
शेवटच्या पेपरचा अभ्यास झाला काय
झालाय आता बऱ्यापैकी करायच आणि दोन दिवस सुट्टी आहे तर
हम्म म आता काय पाच वाजता
कंपनीत घ्यायच म जरा फिरून आलं कि परत म जरा नाश्ता करून
हम्म होय की आणि काय करतोय? बाकी काय?
आणि काय?
ऍक्टिव्हटी बाकीचे व्यायाम करत असते.
होय व्यायामला जातोय आणि मग जरा वॉकिंग, रनिंग करायचं आणि मग यायचं घरी
काय ते आपलं
जी मुला पण जातोय कधी तर होय आणि मग जरा ते डायट करतोय, जरा फ्रूट्स वगैरे खाते आणि
प्रोटीन पावडर वगैरे घेतेस,
नाही प्रोटीन पावडर नाही.
हम्म हम् बर बर आणि हम्म आणि काय म्हणतोस बाकी,
ह म ह
काय नवीन विषय काय?
काय ना तुझंय चहापाणी झालं का नाही.
अच्छा पण तेच म्हणत ना तुझा फोन आला. चहा घेणार होते तेव्हा चहा बिस्किट घ्यायचा, फ्रेश य मग बघायच पुढच काय आव संध्याकाळच स्वयंपाक आणि फिरायला जायचं वगैरे मी पण आता वॉकिंग चालू केलं. योगा सुरू केलंय, मग जरा योग योगा करायच सकाळी वगैरे आणि फिरून येई चाळीस मिनिटं तरी वॉकिंग झालं. पाहिजे ना हम्म त्यामुळ जरा फिरायला जायचं सकाळी संध्याकाळी कसं जमेल तस
हम्म हम्म हम्म
हम्म
आता आम्ही पण घ्यायचं. चहा बरोबर म टरी केल्या आज घरी जरा नमकीन खायचं.
म हम भारी आहे की मज्जा आहे हम्, हम्, ह. मटरी केल्या म्हणल्यावर. जरा पाऊस पडायला पाहिजे होता हे मग आणि असं आणि जास्त. हो अस तळलेला खायला भजी वगैरे अशी मजा येते. हम्म, वडा भजी सगळं खयला लागतंय. पाऊस असा धो-धो पडायला पाहिजे.
होय अजून काय एवढा पाऊस चालू नाय इकड त्यामुळं.
की आपण धबधबा बघायला जाऊया.
होय जाऊया की ते जरा मोठा पाऊस आला पाहिजे मग जायला पाहिजे.
एकदम एकत्र ट्रिप अरेंज
चालतंय की.
हम्, हम्म. मग कॉलेजमध्ये तुमच्या मुलं बाईक, ई-बाईक घेऊन येतात.
होय. बाईक आणत्यात. स्कूटर असत्यात, परत बुलट.
हम्म, ह् सायकल वरून कोण ये त.
सायकल वरून येत्यात एकाद दुसरी.
सायकल वरून येत असतील एवढं लांब नाही येणारे काय सो
अ लांब न येणारे बाकीचे काय बस स्पेशली कुठ येता म?
स्वस्थ असेल तर मी पण आहे तुमच्यात ह.
होय. जेरा जास्त लांब आहे त्यांना आहे.
होय मग तुम्हाला नाही आहे काय? म्हणजे सिटीवाल्यांना
टीवाल्यांना पण हाय की.
हम्म. त्याचे वेगळे चार्जेस घेत असतील.
चार्जेस.
हम् मग ते टाईम असते बसचा. ह् बर बर चाले चालेल. ड्रायव्हर. मग ठेवमी अता फोन कर परत हा बाय.